हॅलो
हा माझा व्हॉइस ये
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हां दीदी माझा व्हॉइस येतय काय?
हॅलो
ह हॅलो
हॅलो
हॅलो
व्हॉइस ये यायलो.
हा हॅलो माझा आता व्हॉइस येतय काय?
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हा माझा व्हॉइस येतय?
हॅलो
हॅलो
हा दीदी बोल
हा दिदी माझ वाईस येते आता?
हा
हा ठीकय हम्म मी मगाशी वांग्याची रेसिपी सांगणार म्हटली होती
हा हा सांग ना सांग.
हा आपल्याला वा ना मसाले वांगे करण्यासाठी ना आपल्याला वां वांगी घ्यायचेतत्या वांग्याला मधून दोन काप दोन काप लावायचे उभे आडवे
हो
आणि त्या वांग्यामध्ये आपल्याला मसाला करायचा अस त्यासाठी वांग्याला आधी स्वच्छ धुऊून घ्यायचं धुऊन घेण्यासाठीय ना कडईमध्येध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून कि त्याच जे काही घाण पाणी म्हणजे अस हे असेल ना
आ
ते सगळं निघ घुण जात त्या मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटासाठी ठेवून द्यायच
हा
आणि त्यामध्ये अ त्यामध्ये घालण्यासाठी जो मसाला करावा लागतो ना, तोपर्यंत आपण ते पाच दहा मिनिटामध्ये आपण तो मस साला बनवून घ्यायचा
ठीकय
ह तुम्ही मसाला करण्यासाठीय ना आपल्याकडे ओले नारळ सुक कि नारळ कोणती नारळ असेल तर चालतं आणि आपल्याला त्यासाठी शेंगदाणे सुद्धा लागणारयत शेंगदाण्याच बारीक कुट
लेले शेंगदाणे का कच्चे का कस कुट वगैरे काय.
हा आपल्याला भाजलेले ना नाही चालणार कारण ते खूप अस रगडा होईल ना त्याचा.
हा
आणि त्यासा त्यासाठी आपल्याला कच्चे शेंगदाणी घ्यावे लागणारयेत कच्चे शेंगदाणे घ्यायचे आणि त्या असं अ असं बारीक जास्त मोठही नको, आणि जास्त अ असं कमी सुद्धा नको.
हा
मीडियम मध्ये आपल्याला ना हऱ्याच. आपल्याला कुट करून घ्यायचाय. ते कु अ ते कूट करून घ्यायच आणि आपल्याला ते आपण जे काही खोबरं घेतलेलं असतं ना
हा
त्या खोबऱ्याला सुद्धा आपण त्या खोबऱ्याच्या सुद्धा आपण आता किस करून घ्याई ज्या त्याव खोबऱ्या तो आपण किस करून घेत केलं ना त्यामध्ये आपल्याला चटणी, मीठ टाकायचं.
हा
चटणी, मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला गरम मसाल्याची पावडर असते ना गरम मसाल्याची पावडर टाकायची थोडा मॅगी मसाला टाका टा टाकायचा आणि त्यामध्ये थोडस तेल टाकून पाणी टाकून म त्याला मळून एकजीव करून घ्यायच मलून
हा ठीकए.
मळून घ्यायचं आणि ते आपण आता ते कढईमध्ये पाण्यामध्ये ती वांगी ठेवली होती ना मिठाच्या पाण्यामध्ये
हा हा
ती वांग्या, ती वांगी त्यातून काढायची. ह त्या वांग्यामधलं सगळं स्वच्छ पाणी काढायचं. आणि आता त्या पण जो मसाला केेलेला असतो ना.
हा
त्या मसाल्या तो मसाला सगळा ना त्या वांग्यामध्ये भरायचा.
हा
हा आणि वांग-वांग्यामध्ये भरला ना तो आपल्याला एक कांदा चिरून घ्याय. का
हा
कांदा म्हणजे तुम्ही मला का तुम्ही म्हणाल आता सगळं मिश्रण तयार झाले. वांगे सुद्धा तयार आहे आणि कांदा कशासाठी लागेल.
हा
पण कांदा ना त्याला आपल्याला फ्राय करून शिजून घेण्यासाठी कांदा ला तो
म्हणजे सेपरेट मसाला आहे का हा?
हा म्हणजे नाही आपण त्याला फक्त फ्राय करून घ्यायच ना वांग्याला.
हा हा हा
ह त्यासाठी आपल्याला इथं कांदा लागणार आहे.
अच्छा ठीकए
हा मग त्यासाठी ना आपल्याला कांदा चिरून घ्यायचा कांदा चिरला ना त्यामध्ये कांदा असं ब्राऊनी कलर येईपर्यंत कांद्याला आपण परतून घ्यायचं.
हा
अ परतून घेतलं ना त्यामध्ये मग ते वांगी असतात. ना आपण जी मसाला वगैरे भरलेली
हा
हा ती वांगी त्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यावर एक पाच दहा पाच दहा मिनटासाठी ना त्याला वाफवून घ्यायचं तेलामध्ये फ्राय
अच्छा म्हणजे वाफ काढायची एक प्रॉपर
हा प्रॉपर वाॉफ काढायची.
म्हणजे ते नरम होण्यास साठी का?
हा नरम होण्यासाठी हा त्यानंतर त्याला नरम त्याला नरम होऊ द्यायच आणि ज्या भांड्यामध्ये आपण जो मसाला केलेला होता ना
हा
त्या भांड्यामध्ये एक थोडा तरी थोडा तरी मसाला असतो ना. त्याला उरलेलाच असतो ना. हा मग त्या मसाल्यामध्ये ना आपल्याला ते थोडस पाणी टाकायचं आणि त्याची ग्रेवी टाईप म्हणजे असं ग्रेवी केल्यागत करून घ्यायची.
हा ठीक हय
हा ग्रेवी करून घेतलात ना ते आपलं आता मग पाच दहा मिनिटात ते आपलं एक नरम होऊन जातं ते वांग
हा म तेवआपण कशा सोबत ते खाऊ शकतो. राईस
ह नाही नाही अजून पुढे रेसिपी आपल्याला वांग शिजवायचे
च्या अजून बाकी हे
हा नाही नाही वांग अज अजून आपल्याला शिजवून तेन वगैरे घ्यायचंय. मग ते आपल्याला ग्रेवी केली होती ना आपण
हा
ती सगळी त्या वांगेवर वांग्यावरती ओतायची.
हा
म्हणजे वांग्यावरती ओतायची आणि तिची एक आपल्याला एक उकळी काढायची बरं का? ती
हा
उकळी काढली ना काय होईल माहितीहाय अ ते वांग आता नरम झालं होत आपण जेव्हा एक वाफ काढून घेतली.
हा
आणि आता एक उकळी काढली ना आपलं वांग प्रॉपर शिजून अ खाण्यासाठी एकदम चविष्ट होईल.
ह अ
हा मग त्यासाठी आपल्याला एक उकळी काढायची उकळी काढून झाली ना आपलं वांग तयार होतं.
अच्छा मग ते आपण कशा सोबतही खाऊ शकतो. राईस, चपाती, रोटी
हो हो कशा सोबतही खाऊ शकतो. आपण त्याला आपण भाकरी सोबत अ चपाती सोबत राईस सोबत आपण कश सोबतही खाऊ शकतो ह
हा आणि तू मला एक थंडगार मिल्कशेक ची पण रेसिपी सांगणार होतीस उन्हाळ्यासाठी
हो सांगणार आहे सांगते ना!
हम्म
आपल्याला मिल्कशेक करण्यासाठी ना एक अर्धा लिटर दूध घ्यायचं.
हम्म
अ फुल फॅट क्रीम घेतलीस तरी चालेल.
अच्छा ठीक आहे.
अ त्याला आपण गॅसवर एका पॅनमध्ये ते दूध ओ तायचं.
हा
त्या पॅनमध्येध्ये दूध ओतलीस ना त्याला एक उकळी येईपर्यंत आपत्याला त्याला एक उकळी काढून घ्यायची. तेजू
हा ठीकाय
की अ जेणेकरून ती आपल्याला आपल्याला हे करायच अ मिल्कशेक करण्यासाठी ते चा हे होत. हां एक उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये व्हनिला व्हॅनिला फ्लेवर ची जी पावडर मिळते माहिती हाय
हां हां माहिततमाहिते
व्हॅनिला फ्लेवर ची सुद्धा चालेल किंवा व्हॅनिला फ्लेवर नसेल तर तुझ्याकडे तू कॉर्न फ्लॉवर घातलीस ना तरीसुद्धा चालेल.
कॉर्न फ्लावर
हा कॉर्नफ्लॉवर चालेल ना.
अच्छा ठीक हे म्हणजे ऑप्शनल आहे काय व्हॅनिला पावडर
हां
अच्छा ठीक हे हां अजून
म्हणजेे अलजे हे आपण कॉर्नफ्लॉवर घालतो ना.
हां
त्यामुळे त्याच्यामध्ये असं घट्टसरपणा आहे. तो ना हां त्यात का आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं चवीसाठी त्याचं काही आपल्याला हे नाहीये.
हां
हां त्यामध्ये कॉर्नफ्लवर घालायचं त्यानंतर ते उकलून घ्यायच. ते आणि एकदा
हम्म
आपलं म हे सगळं थंडगार झालं ना.
हां
म तेला आपण फ फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं. म त्यामधे तेन नंतर आपल्याला चवी प्रमाणे साखर टाकायची त्यामध्ये
अच्छा ठीक आहे.
हां त्यामध्ये साखर जेव्हा टाकशील ना तेव्हा ती साखर आपण चमचाने अस वितळवायची बरं का?
हां म्हणजे जोपर्यंत ती त्यात पूर्ण वितळत नाही तोपर्यंत वितळत राहायची.
हा हलवत राहायचं आपण
हम्म
हां म ते आ आपला अ आपलं जो आपला जो मिल्कशेक आहे ना तो घट्ट पण होईल आणि अ गोड-गोड सुुद्धा होईल ना.
हां
हां म त्याच्यामध्ये तुला जर का अ काजू, बदाम, पिस्ता वगैरे आपल्याकडे असं हे असतात ना.
ड्राय फ्रूट्स
हां ड्रायफ्रूटस, ड्रायफ्रूटस टाकलेस तू तरी चालेल.
अच्छा आणि आईस्क्रीम चॉकलेट वगैरे किंवा फ्रूट न गार्निश पण करू शकतो ना.
हो हो सगळं चालतं.
म्हणजे ते आता म्हणजे अ जर ते व्हॅनिला एसेन्स तु बोललीस किंवा व्हॅनिला पावडर ते न टाकता मिल्क मिस्ट टाकलं तरी चालेल ना?
हो ठीके चालेल ना.
हा म्हणजे कस त्याला साखरच्या ऐवजी मिल्क मिस्ट कधीही बेटर ते सुद्धा गोडच असत.
हो चालतय ते. सुधा
आणि म्हणजे मला विचारायचं होतं की अ जे आपण उकळून घेतो एक-एक उकळी आणतो. ते उकळी आणल्यानं तर त्याला फ्रीजमध्ये परत थंड होण्यासाठी ठेवायचं ना. म्हणजे रेस्टला ठेवायचं ना.
हो हो ठेवायचं.
हा आणि कॉनस्टार्स तु बोललीस ते कॉनस्टारस फक्त घट्ट पणा येण्यासाठी होत ना?
हो हो घट्ट पण येण्यासाठी होत ते. आपल्याला जे काही प ड्राय फ्रूट्स घालायचे असतात ना ते घालून तू फ्रीज मध्ये ठेवलीस तरी सुद्धा चालेल नाही तर पिली आ प्यायला पण देल ना सर्वांना हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो दीदी हॅलो